हॅलो काय कराली?
काय नाही बसलोय बघा. तुम्ही काय करालासा?
आता आवरवरलं घरातलं बसलोय.
अ हं जेवण तेन सगळं अवरल?
तेन आवरल की.
अ हं
हा मला ते ते शाबूचं तू हे करतेस की ट्रँगलस हा तेचि जरा वे सिपी पाहिजे होती ग.
शाबूचे ट्रँगलची होय? सांगते की
हा एक पावशरच. आसं हा
दोन तीन बटाट उकडत घालायचत. अस जास्त जास्त पण उकडायचं नाही तसं मिडियम मध्ये उकडायचंत.
हा
आणि ते तिच्या बटाट्याची साली काढून ति बटाटा मॅश करायचा.
म्हणजे पूर्ण उकडायचं काय
पूर्ण उकडायचा. आपण बटाटे भाजीला कशी करतोय तसच उकडायच पण जास्त उकडायचा नाही.
हा हा
आणि शा बु मिक्सरला लावून घ्यायची बारीक आपण पीठ कसं तयार करतोय.
म्हणजे बॉइल के ओक हे भिजवलेली नाही.
नाय नाय कच्ची शाबू
हा काय भाजून घ्यायची
आपल्याला भाजून पाहिजे असेल तर भाजून घ्यायची नाहीतर मग तस डायरेक्ट केलं तरी चालतंय.
हा
म्हणजे भाज भाजून घेतली तरी पण चालतंय नाही भाजून घेतली तरी पण चालतंय म ती मिक्सरला अशी पूर्ण बारीक करून घ्यायची.
हा पीठ होतय त्याज
हा पीठ करून घ्यायचं अजिबात वरकाश ठेवायचं नाय.
हा ह
आणि ओली मिरची आलं हे आलं जरास जिर कोत तंबीर तेजी पेस्ट करून घ्यायची. पूर्ण बारीक
हा
आणि ते बारीक केलेली शाबू ती परातीत घ्यायची त्याज्यात ते बटट तो मॅश केलेला त्यो घालायचा
हा म्हणजे हा
मिरचीची तीन पेस्ट घालायची चवीनुसार मीठ घालायची घालायचं आणि ते एक जीव होईस तोपर्यंत आपल्याला म्हण ते जोपर्यंत असा गोळा होत नाही तोपर्यंत मळ हा मळायचं
हा
पाणी लावायची आवश्यकता असली तर पाणी लावायचं नाहीतर मग ते तसंच मळायचं
म ते दोन तीन बटाट म्हणजे मध्य मीडियम साईज का म्हणजे लहान साईज काय मोठ्या साईजचा बटाटे घ्यायला पाहिजेट.
एक मोटा घ्यायचा आणि दोन मिड म्हणजे एकदम लहान घेतलासा तरी चालतय नाहीतर दोन मोट्ठे घेतलेसा तरी चालते.
हा
हा ह
मग ते सालीतीन काढून ते मॅश तेन करून ठेवायचं आणि ते साबू मि मिक्सरला लावंलेले तेन बारीक करून ते सगळं एकजीव होईस तोपर्यंत ते व्यवस्थित ते मळून घ्यायचं.
हा
म ते घातल्यालं ते मिश्रण आपण ते मीठ तेन घालून उठलेलं चाकून बघायचं सगळं हाय का व्यवस्थित
हा
म त्याला पाच दहा मिनिट ठेवायचं म्हणजे शाबू तोपर्यंत म्हणजे आपण आधी पाणी घातलेलं नसतय नाय ते बटाट्याच्या हेज्यातच पुरणासइ करायच मॅश करायच हा भिजलय की म ते छान होतय. आपल्याला जर पाणी लावाय ची आवश्यकता असली तर पाणी लावून ती मळायचं. नाहीतर म ते तस जर त्यात बटाट मध्ये जर तयार झालं तर म ते चांगलंच होतय. जर पाणी लाव लावली की तेला ज रा हे होतय ते तेल अंगा ओढल्यागत होतय वल्ल झाल की ते
प हे राहतय ना त्यात
होय पाण्याचा अंश राहत नाय त्यात त्यामुळे ते उडतय अंगावर म ते थोडावेळ दा पंधरा मिनिटं ठेवायचं आणि नंतर न मग एका कढईत पावशर म्हण पावशरपेक्षा जरास कमी थोडस तेल घालाय त्याला का तेल जास्त लागत नाही.
हा हा
म ते तेल असं कडवायचं एकदम जरा गॅस लावून ठेवा तवर हे पीठ आपण जरा डबल जरा असं मळायचं आणि आपण चप पतीला कसा गोळा करतोय मोठा तसा हा गोळा गोळा करायचा आणि आपल्याला आकार पाहिजे तसा आकार द्यायचा. मी कायम त्रिकोण आकार देतो ट्रॅगल आकार नाही तरर आपल्या चौकन पायजेल असेल तर चौकन द्याय लांबड्या कांड्या कधी नसल तर लांबड्या कांडे अशा चिरायच्या
म्हणजे आप आपल्याला जसं पाहिजे तसं म्हणजे तळायच्या आधी हा
आपल्याला हवा तस त्याचा आकार देता येतोय हम्म गोल बारीक वळल असा आकार तसा द्यायचा आपल्याला हवा तसा त्याचा आका आकार द्या मग त्रिकोणी जर द्या तसला आपण मीडियम पुऱ्या त्यांन कशा करतोय? तस ते जाडसर ह तस ते जाडसर चपाती ला आपल्यासारखं लाटायचं
जास्त झाड नाही एकदम पातळ नाही
हा आपल्याला जर ह जर पातळ पाहिजेला असल तर पातळ ह करायची जाड पाहिजेलं असेल तर जाड करायचे
हा
मग जाड केले की जरा चांगले होतत म्हणजे आणि पातळ केले केिली असं कडक कडक एकदम त्यात जास्त कडक व्हत्यात
म ते जाड केल्यानंतर आातमध्ये म्हणजे तळलं जातय
जाते व्यवस्थित तळ नाय नाय कच राहत नाही व व्यवस्थित तळल जातय. पातळ केले की जास्त ते कटक होतात.
हा मग तु मीरच्च्या किती घेतेस त्याला घालायला?
मिरच्या जर ति काट असल्या तर दोन तीन आणि जर तिकट नस त्या तर म पाच सा घ्यायच्या
हा म्हणजे प्रमाण माहिती पाहिजे नय पावशेर च कराल्या जायल्यावर नायतर जास्त तिकट व्हायची.
होय ते व्यवस्थित प्रमाण कराय लाग
हा
म ते आकार आप आपल्याला कसा जर चौकोन द्यायचा असला तर अस चौकोण कट करायचं नाय तर म त्रिकोण द्यायच असला तर अस गोल आपण पुरी लाटतोया पुरीच्या साइजच असा गोल तयार करून हे करायचं. आणि त्याच दोन भाग करायच. आणि दोन भाग केलत कनी त्याज म्हणजे चार भाग करू शकता त्याचा सहा भाग भाग करू शकता ट्रँगल म्हणून हूं हूं आप आपल्याला जर मोठं त्रिकोण पाहिजेल असेल तर मोठ होऊ शकतात. आणि बारक पाहिजेल अस ल तर बारकं करू शकता. एकाच चार होऊ शकतात. आठ होऊ शकतात सहा होऊ शकतात. आपल्याला कस असं म्हणजे बारीक मोठं मध्यम पाहिजलं असेल तसं होऊ शकतात त्या आकार म मी कायम सहा करते म्हणजे ते मी मीडियम मध्ये करतोय लय मोठ पण नाही छोट पन नाही मीडियम मध्ये करते ते व्यवस्थित ते कट करून ते जरा असं कडण अस चिंबल्यागत होतय त्या हाताच्या साहाय्याने ते गोल करायचा म्हणजे ते चिरायला तेन चाकूनी चाकूला थोडसे तेल तेल लावायचं
हा
आणि व्यवस्थित ते काप करून घ्यायचं तोवर तेल ताप ते तिकडं आपलं मग त्या तेलात तर एक एक दोन एक दोन सोडायचं मंद आचीवर भाजायचं म्हणजे त्या आतपर्यंत व्यवस्थित भाज
तेल एकदम कडक करून घ्यायला ते काय म्हंजे
आधी जरा हा आधी जरा कडक होऊ दे नंतर मिडीयम मध्ये बारीक गॅस लावायचा आणि मंद आचेवर भाजून जमलेत म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत आसा सोनेरी रंग येईस तोपर्यंत भाजायच म्हणजे ते खायला पण भारी लाग ते टेस्टी होते
हा
आणि हे होते ते
हा कुरकुरीत व्हायला पाहिजे नई ते
आपल्याला जर मऊ पाहिजेलं असेल तर जरा कच्च्या वच काढाचं जर करकरीत पाहिजेल असल तर जरा स जास्त करायचं
हा जास्त भाजायचं
हा जास्त भाजायचं
हा आणि म्हणजे त्यालाच काय चटणी वगैरे वगैरे करते सोबत खायला काय आणि काय
नाही दह्या सोबत मी कायम दही सोबत खातोय दही आणि जरा असं मीठ टाकायचं आणि त्यासोबत ख खाते कायम त्याच्यासोबत छान लागते कधी चटणी वगैरे काय करत नाही दह्या सोबतच खाते त्या सोबत छान लागते ते
हा
आपण कायम उपवासाला शाबु दहया सोबतच खातोय कि
होय ते पण आहे
पण शाबू वड गोल करतो ना त्याच्यात तेल भरपूर भरपूर लागतंय आणि तेलकट असं खायला नको वाटतं आणि ते कसं वड फुटत्यात ते शाबुत तो ते पूर्ण शाबू असते ना भिजले लिली शाबु आणि त्यात पाण्याचा अंश असतो आणि अखंड शाबू असल्यामुळे तेलात वडा सोडला की आपण हे वड फुटतात
होय त्याचं तेल उडतंय नई जास्त
निम्मा तेल तसेच राहत ते मग ह्यात कसं हो हयात तेल पण राहत नाही आणि हे वड अजिबात फुटत नाहीत आणि खायला पण पौष्टिक पौष्टिक असतय
हा तेच म्हणजे तेच कसं आहे लहान मुलांना ते तेलकट जास्त प्रमाणात देऊन चालत नाही
होय आणि मोठ्या लोकांनी पण नाही सोसत म्हणजे ते पित्ताचा तेन त्रास होतोय त्यामुळे ते कोण जास्त तर खायला पण बघत हे कसं अजिबात उपवासाला ते एक
तेलकट लई चालतच नाही जास्त तेल असलं की हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो